हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो!
हॅलो! हा, तुझच आवाज
काय आवाज येतय काय?
हा या ला.
हम हम. काय करतेयास? नाही अजून.
हा हा. घरात चालताय व्हय?
घरातच आहे. पोरं, शाळा
हा सुट्टी, आज असा महिना अखेर होता ना.
हा हम हम, आलीत काय?
हम्म लवकर उठली सकाळी.
हम्म हम् हम्.
हम हम.
बर, कर कर काम मग.
हा हा, ठेऊ का?
हम.
त्यािच्याबद्दल